बोला मॅडम.
आणि मी तुम्हाला आवाज येतोय का माझ्या गोष्ट.
हो
अच्छा, अं म्हटलं आपल्याला टास्क आलेला आहे त्याविषयी बोलायचं होतं तर तुम्ही बोलू शकता का आता,
हो चालेल.
अं तर दैनंदिन जीवन या विषयावर बोलू आपण.
हम्म चालेल हो.
तर आता दैनंदिन जीवनाविषयी बोलायचं म्हंटलं तर भरपूर मोठा विषय आहे.
हो. सुरुवातच ती आहे मॅडम आपली.
जणू आपले दैनंदिन सगळे कार्य ते काम चालू होऊन जातात पण आज च्या काळातलं दैनंदिन जीवन आणि आधीच्या पूर्वीच्या काळातलं दैनंदिन जीवन या मधे फार मोठा बदल अत झालेला आहे. आधी कसं आपल्याला मागे म्हणजे एवढं घाई नसायची, टेन्शन नसायचं, बर्डन नसायचं. कुठल्या गोष्टीचं कारण काम कसं एकच होतं.
हम्म.
पुरुष मंडळी बाहेर जायची. स्त्रियांनी घरातली कामं आवरायची किंवा शेतीमध्ये हातभार लावायचा. पण आज तसं झालेलं नाही आहे. आज प्रत्येक जण घराच्या बाहेर निघतो. म्हणजे टाईम हं नोकरीवर आहे. टाईम लिमिट आपल्याला प्रत्येक गोष सकाळी सातला सहाला उठणं म्हणजे उठणंच ऐ. नऊ पर्यंत सगळे काम आपल्याला घरा बाहेर पडावं लागते. म्हजे आजचं जीवन एवढं धावप पुढेच झालेला आहे. कि आपल्याला रविवार जरी आला, तरी तो कुठ जातो महित पडत नाही.
आणि मॅडम आपल्याला सुरुवात पण अशी करावी लागते कि आपल्याला आपल्या शरीरासाठी पहिले तर आपल्याला अ अ व्यायाम व्यायाम करणे. टाइम टू टाइम जेवण, मुलांचे डबे, समजा त्यांना पण सगळं समजा आता, आपल्या याच्यासाठी पौष्टिक आहारच तसं बनवून द्यावं लागत. डब्यात वगैरे सुद्धा मग याच्यापासून आपली सुरुवात आहे.
याच्यापासून सुरुवात आहे.
दैनंदिनाची सुरुवात हीच आपल्याला म्हणजे आता तर एवढं झालेला आहे की पहिले आपल्याला व्यायाम करून त्याची सुरवात
त्यांची सुरवात करावी लागते.
तेच ना.
म्हणजे असं आजकालचं दैनंदिन जीवन खूप धावप
सुरुवात कराव लागतो पहिले असं काहीच नव्हतं. पहिले घरचे कामं करूनच योगा म्हणा काई म्हणा होऊन जात होतो. आता तर हा
आपला सुविधा फार मिळालेल्या आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आपण भरपूर उपयोग करतो. त्याच्यामुळे आपल्या व्यायाम हो
हम्म पहिलेच तर तेस तर म्हणते मग. तुम्हाला मॅडम पहिले कसं चुली वगैरे राहायच्या, तर ते आपल्याला चूल असायची. हा. त्याची वाफ त्याच्यातून आपल्याला जे गॅस वगैरे भेटत होते ते आपल्यासाठी खूप चांगलं होत. आता काय झालेलं आहे शेगडी हे तेे. त्याच्यामुळे आपल्याला आता उभं राहूनच करावं लागतो.
हो म्हणजे कमी वेळेमध्ये आपण जास्त काम करू शकतो. पण मग ते आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी एवढंच. चांगलं म्हणजे आता आधि कसं पाट्यावर वाटून बाया अं मसाला वगैरे तयार करून भाजी बनवायच्या. आता एका मिनिटात मिक्स क फिरवला कि आपला मसाला वगैरे किंवा भाजीसाठी लागणार सगळं साहित्य तयार होऊन जाते, आधी गिरणी न बाया जात्यावर दळण दळायच्या म्हणजे शारीरिक व्यायाम एवढे होत होते पण आजकाल तसं राहिलेलं नाही आहे लोणी काढायच असेल लोणी पण ते याच्यावर काढत होते गिलोण्यावर तर मग त्याच्यामुळे आजच्या दैनंदिन जीवन आणि आधीच्या काळातले दैनंदिन जीवन याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे तो एका दृष्टीने चांगला पण आहे हे पण एका दृष्टीने वाईट सुद्धा आहे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी तो वाईट आहे चांगला याच्यासाठी आहे की आपण लवकरात लवकर घरातली कामे आवरून आणखी दुसरं काहीतरी काम करू शकतो हे क नाही कोणी व्यवसाय करत असेल कोणी नोकरी करत असेल कोणी आणखी काही कला जोपासत असेल ह्या गोष्टींना आपल्याला ला त्यामुज्याळे ज कडे धुवायचे आहे आपण मशीन म वॉश करतो आणिता भांडे घासायचे सुद्धा मशीन आलेली आहे
हो हो
दैनंदिन जीवन कसं आपलं बदलत चाललेलं आहे
तेच ना, आता लाधी फरशू पुसायची म्हटलं की त्याची मशीनच आहे, पहिले आपल्याला बसून पुसाय लागत होतं हॅलो.
हो, त्याची सुद्धा आता मशीन आलेली आहे.
त्याच्यामुळे म्हणजे
पाणीसुद्धा पहिले पाणी हे विहिरीत काढून सुरुवात करायचं, आता काय नळ वगैरे आहे. ता हां.
आता बटन दाबले, की पाणी येते मग आता आपल्या ला हे जे घरगुती नियमित व्यायामाच्या साधन होते, त्यांना पण पर्याप्त निवडले. त्याच्यासाठी म आपल्याला सकाळी बागेमध्ये असेल, इक्विपमेंट लावलेले असतात व्यायाम करायचे. तिथे जाऊन व्यायाम करावा लागतो, नाहीतर मग त्याच्यासाठी आपल्याला पैसे भरून आपण जिम लावतो, योगा क्लासेस लावतो आणि ते कर
हो.
ह. म्हणजे एका दृष्टीने चांगलंही झालेलं आहे, एका दृष्टीने वाईटसुद्धा झालेलं आहे. अं तुमचं काय मत आहे, मॅडम याच्याबद्दल? दैनंदिन जीवन आधीच्या काळातलं चांगल होतं, की आताच्या काळात?
हो मॅडम, आधीच्याच काळातलं चांगलं होतं ओ. पण आता पण असं वाटतं, की जाऊ देऊ म आधीच्या काळातलं कस आता स्त्रिया निघत नव्हत्या बाहेर. आता नोकरीसाठी म्हणा, काही क्लासेस घेत तात. कोणी काही पार्लर चालवतं, त्याच्यामुळे हा
एवढी महागाई वाढलेलीच नव्हती. त्याच्यामुळे कसं एका व्यक्तीने जरी घरातलं कुटुंब कुटुंब प्रमुखच पहिले नोकरी किंवा काहीतरी व्यवसाय करून, सगळ्यांच पालनपोषण करत होता. हा, पण आता तसं राहिलेलं नाहीये, आता महागाई एवढी वाढलेली आहे, आता शिक्षणच म्हटलं तुमी मुलांचं, तर इतका पैसा लागतो की दोघांना की नोकरी किंवा व्यवसायधंदा करण्याशिवाय काय पर्याय राहिलेला नाहीये.
हो ना, आप शिक
त्यामुळे आजचं दैनंदिन जीवन हे बदलतच चाललेलं आहे. तर महाबागाईचा तर इतका भस्मासुर वाढलेला आहे की त्याच्यामुळे काही काही ऑप्शनच नाही आहे. आता शिक्षण जरी म्हटलं, तर आधीच्यासारखं शिक्षण आता राहिलेलं नाहीये आपल्याला, आपण प्राव्हेट स्कुलमध्ये टाकतोच. गव्हरमेंट मध्ये फ्री असते, पण मग तिथे कसं कधी कुठे शिकवल्या जाते व्यवस्थित, कुठे नाही शिक वले जात. मग प्रत्येक
तर प्रत्येक विषयाच्या ट्युशन्स लावाव्याच लागतात. त आता हेच झालं का? हो. मागाईमुळे मग ते
हम्म. प्रत्येक सुविधा प्रत्येकाला पाहिजे असतात, आता आपण आपल्याला जरी जे काही मिळालं नाही आपल्याला वाटे, आपल्या मुलांना सगळं मिळायलाच पाहिजे. आपणही त्यांना सगळ्याक लागून त्यांच्या जोपासले गेले पाहिजे. आपण त्यांना शिक्षणाबरोबर इतर क्लासेससुद्धा लावून देतो, डान्सिंग असेल क्लास, स्विमिंग असेल, ड्रॉइंग असेल. हॊ ना. तर ह्या गोष्टींमध्ये फर दैनंदिन जीवनातल्या ह्या गोष्टींमध्ये पण आधीपेक्षा खूप फरक पडतो. पडलेला आहे.
हम
हा आधी सरकारी नोकरीला एवढं महत्व नव्हतं पण आता सरकारी नोकरी सवलत भरपूर मत आलेलेय.
हतवा ल
कारण छोट्या छोट्या गोष्टी जरी असेल तरी त्याचा आपल्या जीवनामध्ये त्याच्यातून फार. मोठा बदल होत असतो दैनंदिन जीवनामध्ये. दे. ते अजून काय सांगू शकणार तुम्ही याच्याबद्दल.
अजून तेच दैनिक जीवनामध्ये आता खूपच फरक झालेले आहे पहिलेपेक्षा. आणि आपल्या याच्यासाठी पण शरीरासाठी व्यायाम करायला यायला त्याला. पुढ आधीच आताच खूपच फरक झालेला आहे मॅडम हे ना उठवायची सुरुवात आपल्याला अशी करावी लागते. की अलारम म्हणजे हे लावूनच करावा लागतो पहिले असं नव्हतो पहिले म्हणाय. कोंबडा कोय हे झाला की लगेच उठा आता आपण आपले मोबाईलचे अलारम अ याचा शे लावला त्याच नुसार आपल्याला सुरुवात अशी देण्या देण्याची
हो आधी कस चिमण्यांचा चिडचिड जरी झाला तर लगेच सगळे जागी होऊन जायचे आता हे काय झालेले आरवण्याने आणि आता कसे आपल्याला प्राण्यांच्या आवाज सुद्धा एवढे ऐकायला मिळत पक्षी अस फार कमी. झा आहे टॉवर लावलेले आहेत मोठे मोठे. थेंब फोन ची त्यामुळे वायर असतात पक्षी बसतात ते त्यांच सुद्धा संवर्धन करणे हे आपली जबाबदारी झालेली आहे. त्याच्यामुळे आधीच जीवन फार!
हो आणि ते झाड आता झाडे पण नाही ना त्याच्यामुळे पण आपल्याला कस स्व स्वच्छ स्वा हे भेटत नाही की खेड्यागावात तरी भेटते पण आता शहरामध्ये तर आपल्या कुंड्यात छोट्या छोट्या कुंड्यातच लावतात खर जागा ते त्यांना समजा मग त्याच्यापासून आपल्याला सुरुवात कर कराव लागते.
होम
हां
तेच ना आणि बाहेर पण जे नवीन नवीन गोष्टी येतात त्या आपण आपण शिकलो नाही तर आपल्याला बाहेर व्यावहारिक ज्ञान जे आहे ते म्हण छ ब दैनंदन जीवनामध्ये झालेली आहे प ते आपल्याला आत्मसात करावं अस की नाही आता कस नवीन मोबाईल असतो आपण तो बघतो श तो तेव्हाच आपल्याला त्याच्यातले फीचर्स कळतात आणि सगळं काही माहिती होत त्याच्यामुळे आपण कसं बाहेर जाऊन व्यावहारिक जे ज्ञान आहे ते सुद्धा आपल्याला अर्जित करू शकतो
हो हो तेच ना आता दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर आपल्याला असं टाइमटेबलच खाच्या ुचा दुपारच जेवणाचा होणा आपण चांगली अशी सुरुवात केलं आपल्या मुलांवर त सं जातात ना हा दैनंदिन जीवनामध्ये... टाइमावर आतात त सगळं आपल्याला टाइमटेबलच तयार कराव लागतो दैनंदिन जीवनासाठी.....
होना....
पेपर पर्यंत..... व्यवस्थित आहार पण गेला पाहिजे टाईमावर जेवण झालं पाहिजे स्वच्छता पण... समजा आपल्याला मुलांना पण सांगावा लागतो की अ... उठ सकाळी उठल्यापासून तुम्ही ब्रश करावा... मग नंतर स्वच्छता राखा नखे वगैरे... केस हे ते सगळं आपल्याला त्या... दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सगळं हे जो पासून आपल्याला हा दिवस... आणि असे दैनंदिन जीवनामधलं सगळं हे असं सांगूनच आपल्याला तो... दिवस चालू करा लागत...
तेस हम्म हम् हो बरोबर आहे अगदी अगदी बरोबर बोलला तुम्ही.... ताता कस अम जस जसे येईल... दिवस वाढत जात नविन काळ जातो तस तस आपल्याला... पदधती असेल जीवन जगण्याच्या त्या आपल्याला महिती होताता आणि आपण त्या माध्यमातून आपण ते आत्मसात करून...... जगण्याचा प्रयत्न करत आहे हे ना जे काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली असे... ते आपण लगेच आत्मसात करतो आपण शिकतो आणि आपल्या मुलां... च्या फायद्यासाठी असेल तर आपण त्यांना सुद्धा.... ते सांगतो करायला की तुम्ही पद्धतीने अभ्यास करा... अभ्यास करा आ आधी कस आपण पाठी घेत होतो. लिहाय सांगत होतो पण... आता कसं नवीन नवीन आलेले आहे तर वेगवेगळे... छोट्या मुलांचे पण असे गेम असतात... त्याच्यातून त्यांच जास्त नॉलेज वाढते तर मग असे हे जे नवीन नवीन बदल आपल्याला.... घडले आहे त्या माध्यमातून त्यांच बुद्धी जी आहे ती जास्त च्यालाख.... बनते. लवकर ते ऍक्टिव्ह होते. क नाही आणि लहान मुल जरी असली.... असेल पाच महिन्याचं सहा महिन्याचं आधीचे... मुलं असे तीन तीन चार चार महिन नुसतं झोपून राहायचे... पण आताची मुलं किती ऍक्टिव्ह झालेली आहे...
झालं झालंच टॅटू....
भरपूर ऍक्टिव्ह असतात ते झालेले तर मग हा बदल.... आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीन... तोल-मोल जालेला असतो त्याच्यामुळून तो... झालेला असतो तो आपण आपल्याला स्वीकारावा लागतो...
हम्म...
असं जे आपल्या आयुष्यात...